येतोय का आवाज?
हो का? असं कमी येतय का?
बघ, आता येतोय? हॅलो, अडकत नाही ना नेटवर्क?
नाही थोडंस हे होतं पण आता होते बरोबर
हो अगं मागशी त्या मुलीला मी फोन केलेला, तर तीजा माझा मधीच कट झाला तर तो मला सबमिटच नाही करता आला.
आम्ही दोघी मस्त बोलत होते. पमी आणि ही काय ग जोत झाली अमरो मध्येच बोलता बोलता अचानकच कट झाला
असंच होतं काय माहीत काय होतं तर कट झालं तर तर माझा लागतच ना आता सं मी सबमिट आणि तो सबमिटचा पण ऑप्शन गेला तर त्यांनी मला आता मी कॉल करायला गेले तुला तर सांगतात आधी तिला कॉल लावा मगच हिला कॉल लावा आता तिच्या शेवत एक कॉल झाल्याशिवाय तुला कॉलच नाय लागणार असं होईल तुलाच तुझ्याकडून येईल पण माझ्याकडून नाही लागणार सध्या तिजा कॉल कम्प्लीट झाल्याशिवाय.
अमृत आहे का?
अमृता नाही ती श्रुती ती श्रुती म्हणून आहे
हा हा, मला नंबर पाठव हा श्रुतीचा.
हा हा. ती असते ग फ्री ते मग असत ति दहा आता तर माझे दोनच कॉल राहिलेत तिच्या माहि मैत्रिणी बरोबर तर तिचे जवलजवल दहा ते पंध, हॅलो
काय बोलते एवढे कॉल झाले तिचे.
म माझ्या बरोबर किती आता माझ्या आणि सतरा झाले, तिच्या मैत्रिणी बरोबर काल तर तिने लागूपाठ केले. दहा कॉल झाले. आणि आज माझ्या बरोबर जवल जवल आम्ही आठ केले आता दोनच रालेत आमचे आणि ते व्यवस्थित झाले, फक्त एकच कॉलला थोडा तरी पण पाच मिनिट झाले त्या कॉलचे
अगं आत्ताशी चौथा कॉल आहे हा.
पण तुझे सगळे चांगले एक्सपेक्ट झालेलेच आहे, तू काल स्क्रीनशॉट पाठवला तुझा होता ना.
हा माझं ऍक्सेप्ट झालेय पण चौथात येतो अजून तुम्हा मग तुमच पेमेंट झालंय ता ओपन
नाही ना नाय माझं पण माझ तर किती झाले आहेत. आमबरू बरोबर दहा, रुपाली बरोबर सात तिच्या बरोबर आठ म
कम्प्लीट का नाय होते मग
अमरुची तर आठ कॉल वाया गेले माझे दोनच एक्सेप्ट झाले, रुपालीचे पण दोनच एक्सेप्ट झालेत आणि बाकी गेले असेच म्हणजे असंच होतं आहे
हा हा म माझ फक्त आता मगाशी तू कट झाला नाही तर माझे सगळे ऍक्सेप्ट झालेत कॉल.
रुपाली बरोबर कंप्लीट कर ही श्रुती पण मी तुला नंबर पाठवेन झाल्यावर
हा.
म्हटलं सांगेन मी तिला कॉल करायला. रुपाली पण कोणाला तरी केलेला ना ती बोलत होती एक बाई आहे म्हणून तिथ त्या अन लिस्ट पटेल ति त्याचं मॅसेज केलं ती पण
तिच्या मुलाने ओपन करून दिलंय ती बोलते जेव्हा माझा मुलगा अव्हेलेबल असेल ना तेव्हा तो सांग तो मला का कॉल उचल आणि मग बोल अस काय आहे त्यावर रुपाली बोल ते मी तिला आधी विचारते जेव्हा ते अव्हेलेबल असेल ना मग मी तुला फोन सांगते करायला आणि मग ना आपल्याला नाही जमत ग आता बघ दुपारी हा एवढाच टाईम मला असतो मग तो उठला का मग त्याला क्लास पाठवा, मग त्याच करा आणि मग तो कुठे करून तेल मला आवाज किती असतो?
तो पण हाय छोटा पण जातो का स्कूलला?
नाही ना आता अशी तीन वर्ष होत हां तिकडच हाय का ग अजून पनसुंनढीलाचहायं ना!
आहे तिथच आहे, आम्हाला जवळ पडतं ना.
तेच ना बरच माहीती त्या मला खूप लांब आणि इथे सेंट जोसेफला लोदवली
हों का!
मो क्लास इथं सिक्स फ्लोअर ला गं. त्यात विमला सिक्स फ्लोअरलायं मग काय वाटत नाय आगं मग. म्हणून त्या हिशोबातच आम्ही बघूनच घ घेतलं आम्हाला मो मोपाडा पण नको होत, म्हणजे कसं मोपाडा खूप आत पण झालं परत घरी जायला मग परत प्रॉब्लम
म आता ती सेंट जोसेफला चांगल शिकवत्यातकी सी बी एस सी हाय खर तिथ पण. आय सी आय सी आय आं तेच मी बोलत होते कारण मला वाटल
हार्डयं हां हार्डयं आभ्यास खूप हार्डयं. म‌ॅडमये नां क्लासची खूप चागलीयं.
अन् अय् इथे नायीना क्लास च म्हणजे हाय ते त्या पार्थ च्या टीचरयं त्याच घेतात इकडे पण ते पण तेच म्हणजेच तेच तेच देतात सारखा अभ्यास म्हणजे जे स्कूलमध्ये देतात ना, तेच इकडे पण तेच सारखं आता एक्झामला काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे काय नाय तेच.
गावात पण नाय ना का घर आम्ही तर बाबा गावात कोण घेतात. ते तर मग! तो पण थर्ड ला असेल ना?
थर्ड लाचंय तर सी बी एस ईच नाय जमत का कोणाला म्हणजे आं असं कठीण जातं त्यांना जरासं हं तो एक शौर्य कर होतो का आभ्यास बरोबर?
करतो त्याला टाइमच नाही भेटत करतो पण ती टीचर ना क्लासची चांगली रिटायर्ड होती अशी नां. ते वयस्करयं ती पण आपल्या इथे हे होती कोणला कुठली तर ती शाळायं अं सेंट झेवयर्सयंना ना मला वाटतं तिथे ती हे होती टीचर होती. मग ती रिटायर झाली आणि आमच्या इथे मग ती क्लास घेते मग पूर्ण पिवर प्रॉपर इंग्लिश मस्त घेते हो.
चांगलंय म्हणजे त्याच म्हणजे त्याचं त्या मुलांचं इंग्लिश चांगलं अस होतं ओ नंतर पुढे जाऊन हां.
पण ना अगं आपल्याला नाय घ्यायला भेटत मला घ्यायला घेतला त्यामुळे तो तीर्थ मध्ये येतो आणि टाईम पण नाही भेटत त्याला यायला आता बघ तीन वाजले हुं मग तीन पावणेसात ला घर सोडतो.
मला वाटलं इथे आसं असरोटीला टाकलं असं वाटलं मला कुठेतरी.
आगं नाय नाय त्यांना वयाशिवाय मला नाही पटत त्या आकृत्या पण कितीअस ते काढून मराठी स्टेटबोर्ड ला टाकणार ते कुठे मला नाही पटत ते नाही ग, हा. मे, लाच चाललो होतो आणि जुलैला आम्ही आलो ना.
हम्.
तेव्हा वन टाइम पेमेंट होतं. नाही पंचेचाळीस होतं, म तेव्हा आपण कुठे एवढं भरणार एवढा जास्त नाही. कारण नाही, तर आम्ही तिलाच सजेस्ट म्हणजे घेतलं होतं. पिल्ले किंवा म आंबानी, आंबानी पण चाललं असतं, पण आंबानीला फुल्ल झालं होतं ऍडमिशन.
आणि अंबानीला नाही मिळत लवकर.
नाही मिळत गं, ह्यांच्या मित्र आहेत. थ्रू होतं, पण होतं पण ते कशाला होत होतं, मराठीला स्टेटलाच. ते म्हणाले तुम्ही पंधरा वीस दिवस आधी आले असते ना तर झालं असत, पण आम्ही खूप लास्ट म म्हटला मे, जूनच्या आणि मे च्या ह्याला केला अगं. तेव्हा आमचा डिसिजन झाला नाही, मी बोलली आता नको स बोला आता एकदा डिसिजन घ्या म्हणजे तसं त्याचं फर्स्ट होत ना तेव्हा
हा, मं
म्हणलं घ्यायचं तर आत्ताच डिसिजन घेणे आत्ताच बाहेर पडायला लागेल, तुम्ही बोलाल का मग.
नाही, नाही अजिबात नाही. आणि ते एकदम मोठे झाले का मुलं पण हे करतात, मित्र म्हणजे होऊन जातात.
कुठंच नाही तर, मग ते डायरेक्ट करून आले मग सेंट जोसेफसला.
हुं, हूं, हूं माझं पण आधी अंबानीला नंतर म्हणजे इकडे जेव्हा जेव्हा काढले ना सगळ्यांनी तेव्हा आंबानी चाललं होतं माझं, पण आम्हाला खूपच लांब आणि मग कसं जायचं, तेस आता आंबानी असते सात हा साडेसातला स्कूल असते मग ते आंबे उलीला घेऊन जा, मग इथून त्याचे हाल नसते, बोले राहते सध्या नंतर झालो.
धुळे खूप लांब पण आणि ऑड एरिया आहे तो.
म.
आता काय आपण, स्कूल मस्त आहे ग ती. काय करते ती आउटसाइड पण होती, आणि क्लास पण नाही काय नाही.
पण छोटा होता ना तेव्हा तो झाला, छोटा झाला ना तेव्हा ते हा. हा, तेव्हा झालेलं बरोबर.
इथे किती फी आहे? मग सेंट जोसेफची कशी आहे फी?
इथण आता तेवीस आहेतं. पण इन्स्टॉलमेंट आहे, अस तीन-तीन, पाच-पाच असं इन्स्टॉलमेंट आहे चार- पाच.
गाणं आहे पण.
पूर्ण तेवीस झालं त्याच आणि म्हणजे हे सोडून का वयापुस्तक आता का, ते का ते मला असं वाटतं, सहा आजार घेतले ते. हा, ठीक आहे. जेवढी आहे तेवढी ठीक आहे म्हणजे तर, इतर स्कूलपेक्षा ठीक हाय. एवढी काय स्कूल नाहीये आणि ह्या लोकांचा कस जास्त काय फंक्शन वगैरे होत नाही, जे ऍक्टिव्हटीज असतात ना तेवढ, बाकी कि आपण जे सेलिब्रेटी काप पण ह आता खरसुंडीला कसं खूप काय -काय घ्यायचं कुठलं काय आलं का झालं.
अगं आता पण चालूच आहे मला किती मी एवढं. प्रोजेक्ट बनवून देते हया कॉम्पिटिशन ती कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन हे करा - ते करा - ते करा माझ्या डोक्याला ताप बाकी काय?
म्हणजे अभ्यास सोडून जास्त कामं तुमच्या डोक्याला.
असतच कारण माझ्या नांदेची मुलगी आहे ना - ती पणय मग तिचं पण असं बोलत एक्टिव्हिटी वगैरे हे. ऍक्टिव्हटी असतात बाकीच काही नाही जास्त हा.
जे अभ्यासाचे असतात ना तेचं प्रोजेक्ट फालतूचं नाय.
नाय ह.
काही बनवा? ते बनवा ते काहीच नाही आणि मुलांनी लिहून लिहिलेच दिलेलं प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करतात. पालकांनी नाही.
बापरे चांगलं उलटं.
मग झोहृत गौरव नी सगळं लिहलं. हो प्रोजेक्ट आम्ही नाही लिहतं आम्ही त्याला सांगतो बाबा असं लिही असं -
हा असं कर हा पण ते तेवढाच होऊन जातो ना तो पण कॉन्फिडेंट नाही.
आणि ते गॅदरिंग पण - बोलून ते ती गॅदरिंग ठेवायला लागले नाही गॅदरिंग पण नव्हती त्या स्कूलची.
बापरे! तर त्या मुलांच कस आय सी आय चं - त्यांना इंग्लिश बेस् असत -
त्यांना ना ते हे जाम आहेत ग स्ट्रिक खूप आहेतं. म्हणजे एकदम प्रॉपर असं एकदम असे कडक एकदम. जास्त कोणाशी बोलणार नाही असं एकदम स्ट्रिक्ट वातावरण भरपूर हे.
बापरे!
डयरेक्ट इंग्लिश स्पीकिंग तू वाट- इतर मुलं ब बघशील ना तर डायरेक्ट शाळेत घेशील असशील ना तर पूर्ण इंग्लिश स्पीिकिंग असतं.
आपल्या हिकडचं पण मला वाटतं - कोणाला तरी काढलंच म्हणजे हे सेंटमट कोणतरी आहे कुठला तरी मुलगा.
आमच्या गावाला तर कित - माझी त माडकची तिथं होती आणि त्यांना पण काढलं इथून. हो सुली तुम्ही बोलली कोगल कशाला काढता बोलल तुम्ही चांगले स्कूल आणि कशाला उद - काय आहे ते स्टेटमध्ये ती सासुशीट. हम्म.
सगळं नाही ते काय. नाही आता आ तर चांगले झालं शिकवणं आता आई बाबांना घ्यायला लागतं तर त्यांना क्लासेस नाही तर आम्हाला घ्यायला लागत. थोडं तर चांगलं आहे म्हणजे नाय पेक्षा बरं हे. हा सगळीकडे अभ्यासहे तुम्ही स्टेट बोर्डला टाक - का सी बी एस ला काय अभ्यास-
आहेत ग आपण तुझी अस आई असे त्यांना पुढे खूप - चांगलं पडेल ना फायदा आहे तुम्ही स्टेटबोर्डला टाका. कोण तुम्ही स्टेट बोर्ड टाकून नंतर मग तुम्ही परत त्याचा प्रेशर येणार. समजा त्याला दुसरं काय घ्यायचं असतं - असतं मग.
स्टेट बोर्डला मला पण सी बी एस ई पाहिजे होता मला वाटल - जवळ आहे तर टाकू दे नंतर कसं झालं मग ते स्कूलच थोड फीचा इशू झालं. परत मागन तर मग त्याच्यामुळेच सगळ्याच्या हेला तवा माझ्या पण मनात आलं होत पण बोली टाकुन तरी कुठं टाकणार एकतर खुप पोली नाहीतर मोपाडा पण तिकडे पण आम्हाला पूर्णच इश्यू येतय. अन् तुम्ही कशा तिकडे राहता ना हा चालेल चालेल.